मी पण म्हणजे मी तुम्हाला आज मुलींनबद्दल मुली आणि महिला. संरक्षण आणि शिक्षणाबद्दल काही सांगणार आहे. आजकाल मुलींना म्हणजे, आजकाल काही लोक असे अस की मुलींना अजून पण शिक्षणाबाबत मुलींची काळजी नाही घेत. आणि महिलांनाही बाहेर जॉब वगैरे करायला जाऊ देत नाही, तर तुमच म्हणण काय याच्या विषयावर.
जाऊ द्यायला पाहिजे शिकायला पण आज मुलगी शकली म्हणजे प्रगती झाली ना.
हॅलो.
हॅलो.
हां बोला.
बोला ना.
हा तर मग माझ अस म्हणण आहे की, मुलींना पुढे जाऊ द्यायला पाहिजे. कारण मुलगी जर शिकली असती तर या त्या घराला किंवा बाहेर पण प्रगतीची वा वाट अस प्रगती चालू असते. ज्या घरात. मुलगी शिकलेली असते, त्या घराच चांगल वातावरण पण चांगल असत आणि राहण्याच राहणीमान पण चांगला असतो.
हम् एकदम बरोबर.
हो आणि मुलींच शिक्षण हा कोणत्याही कुटुंबाचा समाजाचा आणि राष्ट्र सर्वांगीण विकासाचा. की पाया बरोबर. जेव्हा एक मुलगा शिकतो, तेव्हा फक्त एक व्यक्ती सुशिक्षित होतो, पण जेव्हा एक मुलगी शि ते तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि समाज सुशिक्षित होऊन जातात.
अगदी बरोबर.
हो आणि. मुलींच्या शिक्षणाचा विषय म्हणजे मुलींच्या शिक्षणाच महत्त्व असय की आर्थिक स्वावलंबन म्हणजे शिक्षणामुळे मुलींना रोजगाराची संधी मिळते. ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्यान आत्म आत्मनिर्वाण बनतात, बरोबर ते स्वतःच्या पाय पायावर उभे राहतात, म्हणजे त्यांना कोणाच्या पुढे हात पसरण्याच काम नसत, आणि कुटुंबाचा विकास.
आणि असाय शिक्षण हे शिक्षणयाच्या ना खरे धन हाय, कारण असे आपल्या अ, पूर्वजांनी सांगितले आहे ना, कारण शिक्षण ही अशी संपत्ती आहे. कि, जी कोण हाईत, कोणीही चोरू शक चोरू शकत नाही, कारण पूर्वीच्या काळात हे ना मुलींना शिकण्याची संधी फार कमी होती. कारण कसं हाय, समाजातील अनेक चुकीच्या समजुती मुळे मुलींना लवकर लग्न लावून दिले. जात होते, आणि त्यांच शिक्षण हे ना अर्धवट थांबवले जात होते परंतु. आजचा काळ आता ना, बदललेला आहे. कारण मुलगी आणि महिला प्रत्येक क्षेत्रात मोठे यश मिळवत आहे. म्हणून याना प्रत्येक मुलीने भरपूर शिकणे, शिक्षण घेतले पाहिजे कारण याना प्रत्येक महिलाला पण शिकण्याची संधी मिळालीच पाहिजे.
सुशिक्षित स्त्री आपल्या मुलांन संगोपन आणि शिक्षण अधिक चांगल्या प्रकारे करू शकते, कारण आई ही मुलांची पहिली शिक्षिका असते. म्हणजे आई जर आईच जशी शिकलेली नाही असते, त्या मुलांना काही शिकवणार ती, आणि मुलं कस काय शिकणार,, कारण जे आपण घरी शिकवतो तेच मुलं शाळेत जाऊन त्येजा विषया शिकून येतो, त्यांना सगळ तेच घरी येऊन हे करतात ना. म्हजे, आई शिकलेली नसते. मग त्यांचा अभ्यास कोण घेल आणि कोण हे करेल?
बर, बर. आणि शिकण्याची इच्छा पण असेल ना, तर कोणत्याही वयात शिक्षण घेता येतं.
शिकण्याचे पण कोणतेही वय नसत.
आणि एक गोष्ट म्हणजे सुशिक्षित महिलांना आरोग्य स्वच्छता आणि पोषणाचे चांगले ज्ञान असते, ज्यामुळे बालमृत तिचं प्रमाण पण कमी होत, म्हजे जे शिकलेले म्हजे जे बाई शिकत नाही ना. तिला म्हणजे बाकीचं ज्ञान नसतं तिला, म्हणजे कोणत्या प्रकारचे पोषण बाळाला चांगलं राहील. किंवा स्वच्छता कशी त्या कोणत्या प्रकारे स् स्वच्छता करायची किंवा आरोग्य कसं घ्यायचं तिला कळत नाही. म्हणून पहिल्या, पहिल्या जमान्यामध्ये जास्तात -जास्त बाळ मुर्त्यू खूप व्हायचे. हो, आता मुल शिकलेल असत्यात का तर हे प्रमाण कमी झालंय, पण आता ही बघ की लोक शि,, मुलींना किंवा स्त्रियाना शिकू देत नाहीत. आणि पुढे त्यांना जाऊ देत नाही, त्यांना असं वाटतं की स्त्री शिकली किंवा काही शिकलं तर मग. आपलं डिमांड कमी होईल, पण तसं नसतं. शिक्षणामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढतो, आणि त्या बालविवाह हुंडाबळी व घरगुती जाच. या सारख्या सामाजिक निर्णय विरुद्ध आवाज पण उठू शकतात. नाही तर मग
कस आहे ना. मुलगी शिकली ना, मुलगी शिक्षण का महत्त्वाच आहे मुलीचे, कारण मुलगी शिकली तर ती फक्त स्वतःच जीवन घडवत नाही. तर संपूर्ण कुटुंबाच पण जीवन घडवते. समाजचाही विकास कर, कर घडवते.
न्याय विषय आजही पार्शवभूमी पण आहे, बघा भारतात आधुिक स्त्री शिक्षणाच्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचला होता. आणि त्यांनी हे कार्य एक जानेवारी अठराशे- अठ्ठेचाळीस रोजी पुण्यात अ, बिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. तत्कालीन समाजात तीव्र विरोध आणि त्या दगड -धोंडे आणि शेरणींग अंगावर जिलवर्णीतं साहित्य तीबाणी म्हणून शिकवण्याचे त्याचे कार्य चालू ठेवले. जर त्यांनी हा पाऊल पुलट हे केला नसता, तर मग कसं काय त्यांनी हे केलं असतं.
आणि ना आजचं कसं शिक्षित मुलगी म्हणजे योग्य निर्णय घेऊ शकते स्वतःच्या काची जीवन ठेवावती. आणि आत्मविश्वासाने पण प्रत्येक संकटाचा सामना करते ना. तर ती आर्थिक दृष्टीया ना स्वालंबनी बनते आणि आपल्या कु टुंबाला पण आधार देऊ शकते.
हो आणि बघा मुलींच्या शिक्षणाचे मुख्य आान म्हणजे काही लोक मुलींचे शिक्षण काय करू देत नाही. काही लोक गरीब असतात. आणि कुटुंबामध्ये ना मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले मुलींच्या शीक्षणाचा खर्च टाळला जातो पण असं नसतं ना. ती पण त्या घराची एक मुलच हीना तीवी. ती पण घर ती व्यक्ती ना, आणि अजून दुसरी गोष्ट म्हणजे सुरक्षितेची समस्या गं. शाळापासून शाळा घरापासून दूर असणे आणि प्रवास दरम्यान मुलीच्या शरक्षितची पण चिंता असते ना. पण तसं नसत जर आपण ज आपण त्या मुलीला स्ट्राग बनवलं तिला कोणी त्याचं नाव पण नाही घेऊ शकत आणि कोणी तिच्याकडे पाहू पण नाही शकत.
अगदी बरोबर आणि कसं हायना शिक् हा आणि शिक्षणामुळे ना मुलींमध्ये विचारशक्ती, आत्मविश्वास, शिस्त, जबाबदाऱ्या आणि नेतृत्वगुण पण विकासित होतात ना, त्यामुळे त्या डॉक्टर, अभियंता, शिक्षिक पोलीस अधिकारी, न्यायाधीश, वैज्ञानिक, उद्योजिक, खेळाडू, प्रशासकीय अधिकारी आणि राज काल मी अशा अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता. आणि मिळवताच आजकालच्या मुली.
हो, आणि काही लोक आहे ना घरकाम, बालविवाह मध्ये मुलींना हे करून टाकते. मुलींना लहान वयातच घर किंवा लहान भावडांना सांभाळायची. जबाबदारी दिली जाते. तसेच काही ठिकाणी आजही बालविवाह केला जातो, पण तसं नसतं. आणि शाळांमध्ये पण सुविधा अनेक सुविधा असतात ना, आता अनेक शाळाांमध्ये मुलींसाठी आणि स्वच्छ स्वच्छ स्वच्छ स्वच्छता गृहाची पण आता सोय केली गेली आहे. पहिले नसायची पण आ सगळं हाय तरी आता लोक मुलींना शिक शिकू देत नाहीत. आणि आता तर भरपूर शासनाचे प्रमुख योजना आहे म्हणजे बघा मुलींचे शिक्षण वाढवण्यासाठी केंद्र आणि महाराष्ट्र सरकार द्वारा अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. म्हणजे पहिले पहिली गोष्ट म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव. मुलींचे जन्मदर वाढवणे आणि त्यांना शिक्षण प्रवाह टिकून ठेवणे हा या योजनेच्या उद्देश हाय ना? आणि दुसरी म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी आणि लहान लग्नासाठी अर्थ बचत देणारी एक सुरक्षित गुंतवणूक हा योजना आहे. तरीही लोक आपले आजची लोक मुलींना शिकवण्यात इंटरेस्ट नसतात पण तसं नसतं. शिकवलच पाहिजे.
हा आणि कसं आहे ना केवळ लहान मुलींच नव्हतं तर मोठ्या महिलांनाही शिक्षण घेतले पाहिजे. कारण अनेक महिलांना ना अ लहानपणी शिक्षण घेण्याची संधी मिळ मिळाली नाही. तर यांचा अर्थ त्यांचे, शिक्षण कायम थांबले असे नाही ना, आज प्रौढ शिक्षण मुत आ मुक्त विद्यापीठ, ऑनलाइन शिक्षण, आणि विविध प्रश प्रशिक्षण कार्यक्रमामुळे कोणतीही महिला पु पुन्हा शिक्षण अ. सुरू करू शकतोय.
हो बरोबर आहे, आणि आता महाराष्ट्र सरकार द्वारे ना, मोफत शिक्षण योजना पण चालू झालं मध्ये. आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे, ई. बी. सी घटकातील आणि ज्या कुटुंबाचे उत्पन्ना आठ लाखापेक्षा कमी आहे ना. अश मुलींना उच्च व्यवसायिक शिक्ष, इंजिनिअरिंग, म्हणजे जस काय बघा इंजिनिरिंग मेडि कल हंड्रेड पसेंट शुल्क सवलत दिली जाते, म्हणजे फी हीजी नाही भरायची, का हामी म्हणजे आता मोफ़त शिक्षण चालू झालंय. पण हे बालिका समृद्धी योजनामध्ये पण गरिबी रिशखाईल बी. पी. एल. कुटुंबाला जन्मलेल्या मुलीच्या शिक्षणासाठी आज आर्थिक मदत व शिश्यवृत्ती पण दिली जाते.
अगदी बरबर, आणि शिक्षित महिलाच्या ना, हां आणि शिक्षित महिलाच्या राहिल्या ना का आपल्या मूल्यांच्या शिक्षणाकडे. अधिक लक्ष देतील, आणि ती कुटुंबाच्या आरोग्य आर्थिक नियोजन स्वच्छता, पोषण, आणि सामाजिक. जबाबदाऱ्या अधिक चांगल्याच प्रकारे पार पाडते ना, कारण कसं आहे शिक्षणामुळे ना. महिलेला आत्मविश्वास, आत्मसम्मान वाढतो. आणि त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात ना.
हो. आणि मुलगी शिकली प्रगती झाली. आहे किंवा नाऱ्या असून देशाच्या प्रगती सूत्र आहे ती. जोपर्यंत समाजातील प्रत्येक मुलगी सुरक्षितपणे आणि सम्मानापणे शिक्षण पूर्ण करते ना तोपर्यंत देख देशाच्या विकास पूर्ण आहे आता, सगळं मुली म्हणजे मुली जे करताय मोठे-मोठे काम मुलीच करत तायत.
बरबर, आणि कसंय ना शिक्षणामुळे महिलांना रोजगाराच्या संधी पण वाढतात. त्या स्वतः-स्वतःच्या व्यवसायात पण सुरू करू शकता ना शिकल्यात
हो, आणि बघा यामुळे कुटुंबाचे उत पण ई वाढते, आणि देशाचे एकूण देशात, अंतर्गत उत्पादन जी. डी. पी. पण मोठी भर पडते. खूप-खूप अशी काहीही की जे
घर-घर चालवण्यासाठी आधार पण होतो ना, शिकलेला राहिल तर.
हो आणि आरोग्य आणि पोषण स्तरावर पण सुधारणा होती. म्हणजे सुशिक्षित महितांना बाय संगोपन लसीकरण, आणि माराचे चांगले ग्यान असते, मी एक असण संशोधना अस्ताना सुशिक्षित स्त्रियांच्या कुटुंबात बालमृत्यू प्रमाण आणि, कुपोषणाची समस्या खूप कमी आढळते.
आणि शिक्षणामुळे ना अंधश्रद्धा, बालविवाह, हुंडा, स्त्रीभेद अन्याय, आणि अशिक्षितपणा कमी होण्यास मदत होते.
आणि आता पॉप्युलेशन कंट्रोल झाला, म्हणजे लोकसंख्याे निंत्रण झालं आणि त्या त्यापासून शिक्षणामुळे मुलींचे योग्य विवाह योग्य वयात पण होतात, ते आणि सुशिक्षित महिलांना कुटुंब नियोजनाचे महत्व समजते. ज्यामुळे देशाचे लोकसं- संख्या नियंत्रणास मदत होते.
बरबर अगदी बरबर.
आणि आता ती, आता मुलगी पण समाज्यांच्य हां समाजात पुरुषांच्या बरोबर निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकते. मोठ-मोठ काम मुली करताय आज.
हा, बरबर आणि शिक्षण, शिक्षित महिलाच्या राहिली ना त समाजातील चुकीच्या प्रथा पण ओळखून त्यांना विरोध करू शकते. ती आपल्या हक्काच्या, हक्कासाठी आवाज उठवते. आणि इतर महिलांनाही जागृत करते. कारण त्यामुळे ना संपूर्ण समाज अधिक प्रगत आणि संस्कृत बनतो ना.
हो, मला तुमच्याबद्दल तुमच्या जवळ बोल्याने खूप चांगलं वाटलं धन्यवाद.
हां, धन्यवाद.